हॅलो..
भाऊजते का
हा येतोय येतोय बोल बोल.
अरे भाऊ काय झालं तर अरे नेटवर्क गेल होतं रे.
हां.
त्याच्यामुळे जरा सीन होत होती त्याच्यामुळे आवाज बवास काही येत नव्हता माझा.
अर तेचट माझ नेटवर्क तर चांगलं मीण माझ्या चग नेटवर्कवर आहे बीएसएनल एवढ चांगलं नेटवर्क आणि मग. तुला कसं काय कयला येत नाही.
अरे इकडे कसं सिंध असं माहितीय आहे का जराथम थम पाऊस चालो आहे रे.
हां हां.
त्याच्यामुळे जीवाला अडथळा य तो माहिती असेल तुला
हो जरासा राऊस पडला ना जीवळला अडथळा आला
मग तेच ना अरे काल पण ह्याला फोन लाव होतो मित्राला लावला होता
हा
तो पण आठ आठ नऊ मिनिटं झाली आणि तो पण नेटवर्क येत नव्हतं
हा
कस तरी हे मॅनेज करून कोून केलं पूर्ण केला कॉल पूर्ण झाला बोलल ते याशी म केलं केलं ते केलं
ऍक्सेप्ट झाला का तो हा हा बरं किती मिनटंचा घेतला आणि बघितलास का ति त नाही ते समजा
नाही लवकर दिसत नाही ते नंतर थोडं लेट टायमा दिसत ते
हा तेच म्हटलं जरा लवकर दिसत नाही ते आता आहे हॉस्टेलवरच आहे खाली
काय कर दुयस.
आहे ना जरा उद्या पेपर आहेत ना त्याच्याद्वारा काढत होेतो.
हो काय जेवलास. तदा कोणता पेपर आहे र बाबा.
अरे उद्या पाहतो ह्याचा बायोकेमचा आहे ना
भाय केम स आहे उद्या
हो
मी कसं अजून ओपन नाही केलेलं ना तेव बघितलेलं नाही मी अजून
हा मी तरी कुठे गेले मी आता नोट्स काढा घेत मला समजलं बायोगेमचा वेपर आहे ह आणि त्याच्यावर न वेगळ्या बायोकेम मध्ये काय अस हे पण माहित नाही आता नवीन नवीन कोण
म अरे तुला तेवढं तरी साय साय तरी शब्द तरी माहित आहे मला त तो पण माहती ना सायकल अरे काय कधी मॅडम होते तेव्हा लेक्चरला बसल होतो त्याच्यानंतर बसलेलच नाही
मॅडम होत्या म्हणून बसायच रे आता स आलेणून कशाला बसायचं
हो ते हेच सर बरोबर शिकत पण नाही रे बाबा त्यांचं हा शिकवणं कमी आणि थापा खूप असतात
थाप असते काय घरचच बोलत असतात हम मी असं केले तसं केलं मा का पचत नाही काररा ना आपण केलेलीकरी पचत नाही बोलत असत ना सिरियस झाल तर
सरला म
हा तेच ना बाते मारायच्या काम हं. आणि त्याच्या त्याच्याच लेक्चरला झोपले तेे.
होय म्हणून तर मी येत नाही लेक्चरला त्याजा असला की.
ते तुम्ही बरं करता, आम्ही काय ना बसून राहतो.
तुला जाण, तुला जाण भाग आहे रे तो अभ्यास करतो जरा जरा.
अरे हो मला झा माझ कारणच आहे ना ते.
होय त्यामुळे
मला माझे मित्र पाठवत नाही ते कोंडून ठेवतात.
ए भावा चुकीचं करता रे.
हा अरे ते काय म्हणा आता मित्रांना सकाळी मी कॉलेजला निघालो होतो म्हणजे सुरुवात तिला मी हे केलं होत की मी जा जाणार नाही. कारण तेव्हा मला का माहिती नव्हतं ना वर जायचं होतं ते आणि नंतर मला. फोन आला, मग पर्याय नाही एकदा आताय फोन आला म्हटल्यावर मग वर जावं लागतच ना.
बरोबर.
आणि मग काही जणांनी थांबवला नाही नुसतंच थांबवलं आणि नाहीत. तर रूम मध्ये घेऊन लॉक केला नाही मला.
ह ह.
हा हा हा, आणि आणि त्याच्यात. माझा खास मित्र मला आडवणार होता रे मला ते वाईट वाटलं की त्याला कारण माहित ताना सुद्धा मला त्याना आडवलं.
अरे बाबा त्याने फक्त तुला आडवलं होतं आडवलं असेल रे बाबा मी होतो तितेे पाहिला मी.
बघितलास ना
त्याने फक्त तुला अडवलं होतं पण त्या जा नको जावं असं बोलला नव्हता तो तुला.
त आल्यावर त्याचे इंटेन्शनच बघितले मी जाणार नाही तर तू पण जाणार नाही.
अरे ऐक, भॉमी जिथे होतो मी पाहिला तो काय बोलला तुला कुठे जातो. तेव्हा तू बोललास कॉलेज चालोय
हा कॉलेजात चालो बोललो का मी, मी त्याला कारण सांगितलं तु ज. ना आम्ही त्या कारण सांगितलं.
अरे हो मग सांग अरे ऐकून घेशील माझं?
म बोला.
मग, तो काय बोलला कॉलेज का जातोस? तो बां का तू का सांगलस मान्य कर आण हा मग त्यानंतर तो फक्त मस्करी कर होता नको जाऊ नको जाऊ नको को जाऊ कोण
प पण त्याच्या त्या अडवणुकीच्या मस्क करीमुळे मला लॉक होऊन घ्यावं लागलं ना.
अरे होय पण मला पण मी पण लॉक झालो मी पण जाणव होतो कॉलेजला.
हा हा मग काय करायचं मग हा. त्यान त्यान जर मला आड तेन जर मला आडवलं नसतं मी बाहेरच असतो तर देवेंद्र मला आत मध्ये लॉक केलं असतं का? बाहेरच्या बाहेरच राहिल असतं ना भले मला बॅग भेटली नसती बाहेरच्या बाहेर वर गेलो असतो.
अरे हो पण आता आता काय करणार आता त्याला पण माहित नव्हतं रे बाबा आ लॉक लावणार ते.
हम् का आता काय बोलायचं असं.
नाही लॉक लाव आता आला डायरेक्ट तुला आत घेतलंच ना आणि. डायरेक्ट कडी लावली आणि कुलूप लावले तर काय करणार सांग?
काय करणार काय हे मित्र आपल्या आशेच काय सक्सेस होऊ देत नाहीय.
अर मी पण अचिबन झालो म्हणत अरे कधी कुलप लावला आणि काय विषय होय.
तेच ना मला नंतर मग शिव्या भेटल्या.
काय रे.
ब आता आता मी गप्प शांत का याच्यामुळेच ना त्या विषयामुळे.
हो जााऊदसोट त्याला माफ कता भाबा.
त्याला माफ करीत केलं मला माफ केलं नाही आता.
अरे होय रे जला बोलून त्याला शॉर्टआउट करून घेरे.
किती पाया पडाय लागतं बाबा.
हा ते पण हायेच.
हा मग.
कारण मी मी पण अनुभव केलाय रे सगळं हे.
हा भाई तुझ्याकडनं शिकलेलो आहे मी. तुझ्याकडनं शिकलेल आहे मी आपले रात्रीचे किस्से आटवतात मला.
अरे बाई. अ उद्याच्या पेपरच काय करायचं मी इकडं आहे काय करायचं उद्या होय.
हम्. काय म्हणजे त्यान सांगितलं नाही बघाय जाणार नाही आणि त्यानं हे पण हॉल पण चेंज केला आपला.
हो काय ते एक्झम डिपार्टमेंट समोर केलंय ना.
हा सेमिनार हवलाय ना त्याच्यासमोरच.
हा आ.
मग कसं करायचं कारण तो त्यान काय. उतर तर आहे तयार आहेत.
उत्तर तयार आहेत ना मला पाठवून ठेव मी काहीतरी युज करतो इथं.
हा चालेल हा लिहून काढ जरा थोडासा पाठ कर.
हा आ.
ह् कसं त्यांना फिल्डिंग फिल्डिंग सेट केला ना कशी माहितीय आहे. वर पेपर चालू आहेत त्याच फ्लोअर ला. आणि त्याच फ्लोरला आपल्याला घेतल्या म्हणजे कसं त्याला जवळच्या जवळ पडेल. नजर ठेवउन आपल्यावर हो ना.
हॅलो.
लगेच नजर ठेवायला त्याला बरं पडणार हम्म. तेच ना आणि तिकडे कसे एक्स्टर्नल असेल हा फक्त जरासं इकडे येणार नजर ठेऊन राहणार. तिथ आक मारली लगेच तिकडे जाणार अस. असं करणार मग तेच आपलं. भले मला ब. हा आज थटीन वाल्यांचे होते ना आज. त्यांना फुल सो सोडलेलं होतं मस्त पैकी त्यांना सांगित ते उत्तर वगैरे. फुल सपोर्ट होत त्यांना कॉलेजड त्यां सरळ सांगितलेलं तुम्ही काय. ते आणू नका पंच्याहत्तर मार्काचा आम्ही सांगतो तुला कॉलेज स्वतः दहा हजहा मार्काचा पण पाच पाच मार्का देतच त्यांना हा तेच ना. काल जो विषय झाला त्यावर त्यांना हे कॉलेज कडन देणं भागत होतं.
होय पण बरोबर नाही झाले त्या तेरा जणांसोबत बरोबर नाही झालं.
तेरा काय सगळ्यांनाच त्यांनी कॉल हेनीधरला नाही पण. सगळ्या त्यात पुढं कोण होत्या त्या सांगून मुलीच होत्या सगळ्या.
त्यात गावल्या त्यात.
अरे सुरुवातच मुलींपासून झाली ना नंतर नंतर मग मुलांचा म चेक केला आणि कारण मुली. ना खळबू खुचुबू करतात.
हा आ.
हा त्यामुळे स संशयित झाल्या मुली लगेच मग त्यांना चेक करत घेतला आणि तस सगळ आका वर्ग चेक झाला. आणि आपला आपला गण्या गण्या सापडला बंगलात मग सगळ्यांच चेक करता काय ते आातमधनं पॅन्ट बिंनं काढून
पहिला
आन गनू सापडला हा सगळ्यांना पॅन्ट बिंट थोडी काढाला लावली आणि बाकीच्या त्यांन लपवलेल्या होत्या म्हणजे तेनं ठेवलेल्या होत्या पण एक जी होती ना हो इथं पॅन्टीच्या बक्कलमध्ये होती. आणि ती कनय काढलेली नाय आणि म्हणतो की त्याला माहित पण नाय ती तिथंचं राहिली ती आणि ती नेमकी दिसली.
हा
त्याहं घेतल्या आणि निघाल्या बाहेर अशी पण नंतर नं कॉलेजनी मॅनेज केलं अस काय विषय नाय कॉलेज नी नंतर मॅनेज केलं.
कॉलेज करत रे मॅनेज करत कॉलेज करत मॅनेज कस काय त्यात काय विषय नाय एवढा हूं होई पण ते आता त्यांना किट ती लागणार शंभर टक्क ताई
हा ह्या विषयात के टी असणारच तो काय सॉल्व करता येते नंतर सप्लिमेंटरीला सॉल्व करता येत ते एक्टर्नल कोण नस
होय होय
हा तेच आमच्या माझ पण ना अरे ह्यावेेळीचं ती लावतो आता सगळ्यांची झाली ना सेकंड थर्ड आणि फोर्थ वाल्यांची सप्लिमेंटरी झाली ना एक्स तो नं आला आला पेपरला सही दिली आणि रिटर्न गेला.
हम्म
हो ना हा तो जो परत आलेलाच नाय.
भारीच म
मग तेच म्हणत होतो की आ माझी सुद्धा ती तवा सप्लिमेंटरी जरी लागते ना फस्ट इयर्स वाले फस्ट सेमस्टर वाल्यांची
हा
ते सॉल्व होऊन जात ना क्लिअर होत त्याला सगळंच
हा
हा म ते आता अडकवल्यानी ना तेव्हाचं झाली असत ते कसं माझं पण तेव्हा झालं अ तेव्हाच विषय की क्लिअर करून झाला असता. म्हणजे लिहायला पण मजबूत भेटला असता मला हम्म आता कस आपल्याच स सुट्टी फिराय लावता रे
हा सुट्टी राहून राहून सुट्टी सुध राहिला काय?
अरे हा तूच राहतो सगळ्यांचा सिनियर पण तेच बोलतं होते.
आ ना मी काय काय जणांचे पॅनल फोडलेत ना आपल्यातले
अरे त तर आपल्या मित्रांचे आणि बहुतेक मुलींचेच उडालेत.
होय. ते काय सांगणार अरे मी कसला घावलोत होतो माहितीये ना
अरे हे तरी पण तू कस त त्या लेवल मध्ये आहेस रे भले तुला एक तास जरी तुझी पकडली तरी कॉ शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये दोन पेजेस लिहा लि लिहिता येत तुला
म काय भाई मी इतका घाबरलो होतो ना मला वाटलं आता मला काय भेटत नाय असं वाटलं होतं मला
त्यांना पकडलं कसं त्या डिप्रेशन मध्ये गेल्या डायरेक्ट
होय मी तर एवढा घाबरलो मला वाट त मला वाटलं होत देतच नाय मायाकडं मॅडम सारखीच बघत होती.
पण कु नपूर जाऊ परत दिल ना तुला.
नाही दिलं मॅडम जेव्हा बोलली द्या तेव्हा मॅड सरांनी दिला होता नि नुपूर सर आणि नुपूर सर काय आपल्या एचपी ला होते रे एचपी व दिलाचे किती?
पण बरं झारं तिच्या लवकर मनावत आला आणि तुला दिला पेपर
हो अ अर्धा खोर झाला होत रे पूर्ण माझा आपण सीन काय लाच तों झालं होतं ना पाच मार्खाचं
त कव्ह केला अस ना.
बलं. हा नाही कुठे पाच मार्काचे मी तीनच लिहिले तिसरा पण अर्धा लिहिला.
हम्म.
अरे मी नुपुर सरांच्या वळी कधी घालो होतो जेव्हा माझं राहिलं होतं ना दहा- अ दहा मार्क्स लिहून झाले आणि पाच मार् राहिले त लिहायचे. तेव्हा गावलो आणि एक तास राहिला होता तेव्हा मला रिटर्न दिला आणि अर्ध्या तास. मी ते दोन लिहिले दुसरा अर्धा लिहिला थोडा आणि त लिहायला घेत परत रिटर्न आणि नुकत मग त्या घावलो मग.. पंधरा मिनिटं मग दिलीच नाही पेपर मजा आला संपला टायमिंग संपला.
हा हां हां तेच वाटलं.
असंचि झालं रे.
हॅलो चालतय मग तुला जरा मला कॉल येतोय मग तुला करतो मी नंतर.
हम् चालेल चालेल मी पण एकाल मित्राला कॉल करतो जरा मग तुला करतो रिटन. हा ह हा चालचल